हॅलो.
हॅलो हां बोला.
आवाज येते का माझा तुम्हाला!
हा येतोय येतोय बोला.
हम्म हम्म हम्म हम्म काय चाललेय.
काय ना आता जेवण वगैरे झालं आणि आरामात बसले तुमचं झालं जेवण.
हो जेवण वगैरे झालं हे काय मैत्रिणीच्या मुलीच लग लग्न आहे आणि त्या लग्नाला जायच. त्याची तयारी चालली मुलगी आहे. एमबीबी एस. आणि मुलगा आहे. आय टी इंजुनिया.
हो.
असं अशा पद्धती ते माहिती का काय म्हणायला. हॅलो.
हा बोला. ऐकते.
हॅलो.
हॅलो हा बोला येतोय आवाज.
आ आ आवा आवा येतोय का अ मुलगी आहे. हा मुलगी डॉक्टर आहे. आणि मुलगा इंजिनियर आहे. अशा पद्धतीने उद्या च लग्न आहे काय झालं माझ्याकडे एक, दोन स्थळ पण आली म्हणजे मुलींचं मुली आता वय जवळ जवळ बतीस वर्षाच वय आहे आणि मुलाच सदु तीस वर्षाच वय म्हणजे ह्या शिक्षणाच्या याने मुलं आणि मुली वयाच्या अक्षश बाहेर चाले म्हणजे त्यांची अपेक्षा इतकी वाढत चालली ना मुलांची मुलीची का विचारायचं नाही खूप आणि आपल्या टाइमिंगला किती उलव कर. अठरा एकोणीस वीस वर्षामध्ये लग्न होत होती. वेळेत मुलं होत होती. ती वाढून पण अ व्यवस्थित निघायची. त्यांचं संगोपन पण व्हायचं त्यांचं खेळणं, कुदणं पण व्हायचं आता हे किती टाईम देणार ना स्वतःला समजा यांचं लग्न पस्तीसाव्या वर्षी ल्न होतय यांना मुलं चाळीसाव्या वर्षी चाळी वर्षी मुलं झाल्याच्या नंतर हे कसं सांभाळणार.
म्हणजे ह्यांचं वय लवकर म्हहात पण हा तेच ना.
हो चाळीस. म्हणजे म्हातारपणामध्ये यांना मुलं आणि यांची मुलं मोठी होईपर्यंत हे काठीवर पूर्ण शा पद्धतीने म्हणजे नाही का वेगवेगळं, वेगवेगळ्या ज म्हणज आता जे हा खूप आणि इतक्या मुली म्हणजे शिक्षण झाले मुला मुलींच पण वेळेत लग्न नाही. अपेक्षा इतक्या अपेक्षा वाढल्यात ना मुलींची, मुलीची अपेक्षा वाढल्यात. मुलांच्या अपेक्षा म्हणजे अपेक्षाला काही प्रमाणच नाही राहिलं. मुली, मुलगी म्हणते मुलाच घर पाहिजे. मुलाला नोकरी पाहिजे चांगला. जॉब पाहिजे दहावीस, पंचवीस लाखाच पॅकेज पाहिजे त्यांना सिटी मध्ये मोठासा फ्लॅट पहिज. म्हणजे तिची एवढी अपेक्षा कर विचारू नको आणि मु एखादा सर्वस ला असेल
हा
मुलगा, मुलगाचा एखादा सर्विसला असेल ना तर त्याचं कसं मुलगी नक्टी नको, काळी नको. हाईट ला पण कमी नको हाईट ला पण जास्त मुलगी पाहि क अजिबात नाही पाहि म्हणजे मुलाच्या सुद्धा इतक्या मुली अपेक्षा येतं विचारायचं
ते आता भरू दोघांकडून ते चालूच आहे असंच पाहिजे तसंच े सगळ्या गोष्टी एखाद्याचा कोण स्वभाव बघून हे लग्न करत नाही तर सगळी प्रॉपर्टी काय आहे त्याच्याकडे काय नाही ते बघतात.
हो हो हो प्रॉपर प्रॉपर्टी म्हणजे प्रॉपर्टीवरून आणि शेती मुलीला जर विचारलं शेती आहे. शेती करणार प शेती करणार नाही पण शेती पाहिजे शेती कशाला पाहिजे.
कम विचारणार इन्कम किती आहे.
हो घरामध्ये गावाकडे बांगला पाहिजे- आता तो बंगला साफसुफ कोण करणार आहे सफाई कोण करणार बंगल्याची स्वत तर करणार नाही मग बंगला कशाला कवकड पायच्या
तेच ना काय काय मुलींच्या अशा ेा असतात की आपण राहायचं कोणत्या पण घरात आणि नवरायचं घर चांगलं पाहिजे.
हा पण आपल्या म्हणजे आईवडिलांकड काही नसलं तरी चालं. पण नवरा एकदम पोहोच पायचे. त्याच्याकड फ्लॅट पाहिजन, त्याला नोकरी पाहिजे, त्याच्याकड फोर व्हीलर पाहिज. टू व्हीलर पाहिजे, वरून बंगला पाहिजे, शेती पाहिजे. आपण घराच्या बाहेर पण गेल नाही पाहिजे पहिली माणसं अशी म्हणायची के तू ह म्हणजे नाही का एखाद्या गरीिबाला मुलगी द्या गरीबाला मुलगी दिली त्यानंतर ती सुखाने राहती. श्रीमंताला मुलगी नाही द्यायची पहिले अशी लोकं म्हणायची. आणि गरीब स्वयरा स्यरा असशी म्हणायची आपल्यापेक्षा कमी लेवलचा बघायचा. म्हणजे तो आपल्याला उंच हे करून बोलणार नाही अशा पद्धतीने म्हणजे पहिली लग्न सोडायची आणि आताची लग्न बाबरे बाबरे विचारायचं नाही विचार विचार करूनच म्हणजे हे होतय की आता आपल्या मुलांची लग्न कशी करायची कशी जोडवायची? हा प्रश्न मला तर कधी कधी पडतो
तेच नाव म्हणजे काय असं हे चालू आहे जास्त सगलीकडे पण म्हणजे स्वभाव एखाद्याचा बघणारच नाही पैसा पैसा जास्त इम्पॉर्टं सर्वांना तेच ना काय सांगायचं आणि हो एक येतोय
हा हा हां आणि तेच मग आता चाललंय तर त्या मुलीच पण इतकं म्हणजे ना कतरी नाही खूप तिच्या अपेक्षा इतक्या अपेक्षा होत्या तिच्या इतक्या अपेक्षा अ मुलगा चांगलाच पाहिजे मुलगा सर्विसलाच पाहिजे मुलगा डॉक्टर किती दिवस ती जवळजवळ ती पाच वर्ष मुलगी रखडली पाच वर्ष पाच ते सहा वर्ष म्हणाले नाही म्हणायची मला मुलगा डॉक्टर मुलगा असेल ना लग्न तिला इतकी इंजिनिअर छान छान मुलं इंजिनिअर करून गेली डॉक्टर पण गेली फक्त तिच्या डिग्री तिचं बी बी तिच बीएच एम बीए एम एस ए आणि बीएस एम एस वाला डिग्रीवाला मुलगा तिने तो मुलगा नाकारला काय तो म्हणे माझ्या डिग्रीचा नाही म्हणजे मुलींची पण ही अपेक्षा आहे
हा तेच ना
मुलींची पण ही अपेक्षा आहे की तू माझ्या डिग्रीच पाहिजे ना आणि शेवटी मग आता वय होत चाललं बत्तीस वर्षाची झाली मग आता तिच्या वडिलां मी जबरदस्तीने म्हणाली नाही तू हा मुलगा इंजिनिअर आहे पाहुण्यातला आहे आणि हाच मुलगा तो नवरा करायचा मग तो मुलगा तिने चॉईस केला शेवटी आणि आहे मुलाकड पण प्रॉपर्टी भरपूर मुलगा एक कोणता एक शेती जवळ जवळ पन्नाशे एकर शेती त्यांच्या घरी घरी मरणा तर बंगले शेत ते गा गायामुशीी पाळायला लोक सांभाळायला लोक असं आणि पुण्या पुण्या सिटीमध्ये फ्लॅट आता मग ती आता ठीक आहे फ्लॅट फ्लॅट पुण्या सिटीमध्येध्ये असला तर ही डॉक्टर जे कुठे करणार आहे प्रश्न आहे का नाही
ह ना म्हणजे विचारत नाही करत कठ
हा आसो हॅलो
हा बोला
हा आवाज येतोय का तुम्हाला
हो येतोय येतोय
हा तुमचा आवाजच येत नाही ब्रेक होतोय काय आवाज मध्येच
हा बोला तुमचा आवाज मध्ये ब्रेक होतो बोला येतोय आता हम्म
आता आता येतोय ना हे अशा पद्धतीने म्हणजे ति त लग्न जमलं आणि आता उद्या तिचं लग्न आहे आजाड घाणा बांगड्यांचा कार्यक्रमाचा होता सकाळपासून काल मेहंदी होती मेहंदी मध्ये पण एवढे म्हणजे विचारायचं नाही खर्च पण लग्नामध्ये खर्च पण अति प्रमाणात वाढलं म्हणजे पैशाचं काही व्हॅल्युशनच नाही पैशाचा विचारच नाही म्हणजे आपल्या बापानी एककर शेती एककर श शेती सोडून पाच एकर शेती विकू दे पण लग्न थांबधून पाहिज कशाला पाहिजे तांदूमत लग्न लग्न तुम्ही कोर्टात कराय
ते चांगलं म्हणजे कश तरी होते
माळ घालून कराय लग्न होते तुमची चार पाहुणे बोलवले तरी लग्न होते ते शंभर जण बोलवले तरी लग्न हो हजारण कशाला हजार दोन हजार दहा हजार माणसं पैश ना आपल्याला चार जण जरी बोलले तरी लग्न होते काय त्या काय त्या बापानी करायच म्हणजे मुलींच अ ही अपेक्षा एवढ्या वाढल्यात ना एवढ्या वाढल्यात ना का विचारायच्याच नाहीत
भरपूर
खूप जास्त प्रमाणात मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत
तेच ना आता आ आत्ताच्याच मुलींच्या एवढ्या वाढल्यात अजून आत्ताची पिढी येईल ती तर काय करेल
आ एवढं वाढले आता इथून पुढं काय होईल अजून बीस व अजून वीस वर्षानंतर कसं होईल तेच समजत
हो नंतरच पूर्ण एकदमच काही सांग म्हणजे सांगू पण नाही शकत आपण एवढं काहीतरी काय ना काहीतरी होत राहणार आहे
खूप खूप म्हणजे आता एवढ्या म म्हणजे हे दोन हजार सालाच्या नंतर सगळ चेंजस झाले सगळ दोन हजार सालाच्या आतमध्ये हे असले प्रकार काही नव्हते दोन हजार दोन हजार आणि जसं जसं काळ पुढे पुढे चाललाय ना जसं दोन हजार दहाच्या नंतर दहाच्या नंतर तर आधीच जे मुलं मुली य ना दहाच्या नंतर जे म्हणजे त्यांचे लग्न होत आहेत त्यांची लग्न तर विचारूच नको म्हणजे तिकडं जे दाखवताय ना म्हणजे जेव पिक्चरमध्येध्ये हॉलिवूड ते हॉलिवूड हॉलिवूड मध्ये जे दाखवतात ज्या प्रकारे लग्न दाखवतात जस कॅटरीना कॅफनी लग्न केलं, तिने हेनी ते लग्न केलं, ऐश्वर्याने अशा प्रकारे परत लग्न केलं. तिने तो टॅटो काढला होता. तिने ती मेहंदी काढली होती. म्हणजे म्हणजे मुली हिरोनीची कॉफी करतात. आणि मुलं पण हा पहिलं होतं का असं सेम ड्रेस घ्यायचा. मुलीनी कोण तो ड्रेस द्यायचा. मुलानी आणि
आता ते जास्तच एक मॅचिंगच सर्व
आणि ते ते कुठं होतं सांग बरं प्रिवेडिंग प्रिवेडिंग होत का पहिलं काही असं काही होतं का? हा ते प्रीवेडिंग प्रीवेडिंग साठी पहिलं मुल- -गी आणि मुलगा एकमेकांची तोंड बघत नव्हते. तोंड लग्न होईपर्यंत हळद फिडून येई
आता घरी जाऊन येतात सर्व लोक
हो सोळावं होईपर्यंत
म
तोंड बघत नव्हते आणि आता तसं काही काही म्हणजे काहीच राहिलं नाही रा ल् वच्या आधीच महिभरर सगळीकडं गोवा जा इकडे जा कोकणात जा तिकडे जा हो सगळीकडे फिरून येतात. हम्म बोलून छान वाटलं तुमच्याशी ठेवते हो धन्यवाद.